येतोय येतोय येतोय हा. काय नाही ठीक. मस्त तुम्ही कशा आहात?
हो मजेत. चाललं आपलं रोजचे काम मुलांचे
शाळा हो मा माझं पण तेच चाललंय. ते तर तस पावसाळा पण चालू झालाय ना आता पाऊस पण पडायला सुरुवात झालीय चांगली.
हो आता जरा गरम व्हायच कमी झालं बघा नाही तर खूपच गरम होत होत. पूर्ण मे महिना गेला. जून पण आता संपल्यानंतर जवळ जवळ जुलै पासून आता पाऊस चालू झालाय.
हो नाही कस ते अधिक मास आलेला ना त्याच्यामुळे पाऊस चला थोडं लेट झालं यावर चल हा. आपण म्हणत होतो पाऊस उशिरा उशिरा पण तो अधिक मास आल्यामुळे पाऊस ऍक्च्युली लेट झाला.
हो.
हम्म तेच.
आणि त्या पाऊस नसेल तर मग पाण्याचं पण बरंच सगळ्यांना समस्या ते उत्पन्न होतात बघा.
हो ते हो आणि पाणी आणि किती धरणांचं पाणी आटलंच होतं ऍक्च्यु या वर्षी. गरमीमुळे पण ते पाणी हेच झालं होतं ना बऱ्यापैकी आटलंच होतं. गरमीमुळे त्याच्यामुळे पाण्याचा शॉर्टेज खूप होता नशीब पाऊस अस सुरुवात झाली आता त्याच्यामुळे नाही तर अजून खूप प्रॉब्लेम झाला असता पाण्यासाठी.
हो ना आणि शेतकऱ्यांना पाणी असेल तरच ते म्हणजे पीक पण लावू शक आणि आपल्याला सगळं म्हणजे धान्य वगैरे, भाज्या वगैरे सगळं मिळतं बघा.
मिळत हो हो. नाही नाही. नाही नाही ग्रामीण भागात तर आहेच, पण शहरी भागात पण पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू झालेला आता. ह पाणी पाऊस लेट झाल्यामुळे ऍक्च्युली. कारण सगळ्या बहुतेक धरणांचं पाणी आटलं होतं ना त्याच्यामुळे पाण्याच शॉर्टेज, पाणी कपात खूप झाले चालू झालेली आता
हो हो. आणि ग्रामीण भागामध्ये तर कसं म्हणजे आपण एक वेळेस पाणी आपल्याकडे कस सिटीमध्ये बऱ्याच जणांकडे बोरिंग वगैरे किंवा मोठे मोठे टँक वगैरे असतात पण तसं ग्रामीण भागामध्ये जे असं गरीब ज्यांच परिस्थिती आहे ते तेवढं पाणी पण साठवून ठेवू शकत
नाही नाही पण पण कस ग्रामीण भागात कस नदी, तलाव हे ऑप्शन असतात. शहरी ठिकाणी तो काहीच ऑप्शन नसतो.
हो.
असं बघायला तर आणि शहरी सगळ्यांकडेच बोरिंग नसते मोस्टली. कारण चाळीमध्ये राहणारे वगैरे असतात त्यांच तर कस टायमावर पाणी येणार न नळाला पाणी, त्याच्यामुळे तर त्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो त्याचा.
हो. अजून काय?
अजून काय?
हम्म. मग काही नाही बघा आणि असं नळ च पाणी आणि नॉर्मल नाही का नॉर्मल पाणी आणि जे फिल्टर वगैरे असत त्यात काय वाट आता तुम्हाला म्हणजे कोणतं पाणी चांगलं असं वाटतं?
नळासात सात आजकाल सगळे ॲक्वागाड लावतात. सगळ्यांना शुद्ध पाणी कारण पाण्याची अशी गॅरंटी आहे, जे नॉर्मल नळाच पाणी आलं आणि आपण ते डायरेक्ट पिऊ असं राहिलेलंच नाही कुठे आता अ‍ॅक्वागार्ड आता खूप म्हणजे गरजेची एक वस्तू झालेली आहे.
हो पण मध्ये मध्ये म्हणजे नाही का असं पण ऐकलं होतं की ते पाणी पिल्याने पण त्रास होतो किडणीवर असं इफेक्ट होतं. असं पण ऐकलं होत म्हणजे दोन्ही पाण्याचे पण सवय पाहिजे असं पण बोलता.
बोलतात हो.
गेल्यावर नाही का आपल्याला समजा ते अक्वागार्डच पाणी नाही मिळालं. तर आपल्याला नॉर्मल पाणी पण प्यावं लागतं.
लागत हो ना त्याला पर्याय पण आजकाल सगळे बिसलेरी शिवाय बॉटल म्हणजे पाणी हे विकत घेतातच. वॉटर नॉर्मल नळाच पाणी कुठेच कोण पिताना दिसतच नाहीये इव्हन रेल्वे स्टेश शन बस स्टँड सगळीकडे कसं? बॉटलच म्हणजे आज कसं दहा रुपयात बॉटल बऱ्यापैकी मिळते म्हणजे पा तहान भागण्याचं पाण्यामध्ये म्हणजे ती सोय होऊन जाते. तस बघायला गेलं तर
हो ना. आणि स्वयंपाक वगैरे पण मग शक्यतो आता आम्ही पण त्या पाण्यानेच करतोय. अक्वागार्डनेच बनवतय आता पावसाळा पावसाळ्यात कस किडे वगैरे पण मग पाण्यामध्ये लवकर होतात ना त्याच्यामुळे
बाटल्या पण पुरवतात बघा पाणी सप्लाय करणार वगैरे त्यांचं पाणी च बघाला
हो नसतं ते हां.
ह थोडं नाही स्वच्छता ठेवत आपण म्हणतो तरी पण काही लोक ते पाणी अजूनही पितात म्हणजे पाण्या पिण्यासाठी वापर करतात त्याचा कारण त्यांच अक्वागार्ड बसू शकत नाहीेत काही फायनान्शियल वगैरे इश्यू अस पण ते ते लोक बाटल्या घेऊनच पाणी हे करता शक्यतो आता असं.
हो ना अजून का चाललं.
हो.
आपल्यापेक्षा जास्त तर शेतकरी पावसाची वाट बघतो आणि त्यांना म्हणजे पाऊस जास्त गरज असते.
असते हो हो हो ते तर आहेच. पाण्याशिवाय शेती होणार होऊच शकत नाही असं हे ना ते मग काय?
आणि आपण कसं मुलांना पण सांग सांगितलं पाहिजे की मुलं कसं एक ग्लास पाणी घेता अर्ध ग्लास पिता आणि अर्ध ग्लास टाकून देेतता.
देतात हो हो हो.
म्हणजे पाया पाणी कस त्यांनी पण नाही वाया घरव म्हणजे त्यांना पण मग आतापासूनच सवय लागेल आपण जर त्यांना शिकवलं तर हो ना.
पाण्याचं कसं म्हणजे पाणी जपून वापरायलाच पाहिजे आता कारण पुढे भविष्यात काय म्हणजे पाण्याचं शॉर्टेज होऊ शकतं वगैरेच त्याच्यामुळे जपून पाणी वापरायलाच पाहिजे ऍक्च्युअली बघायला गेलं तर जसं.
पाणी हे जीवन आहे बोलताना ते खरं आहे पाणी नसेल तर काहीच नाही होऊ शकत.
काहीच नाही होऊ शकत खरंच आहे आ. कसं म्हणजे ऍक्च्युली गावच्या ठिकाणी पाणी लोक जपून तरी वापरतात व पण शहरी ठिकाणी त्यांना चोवीस तास पाणी अस अस चोवीस तास
हो.
घा त्याच्यामुळे तिथल्या लोकांना पाण्याचं महत्व कळत नाही. मुंबई शरी शरीर ठिकाणी वगैरे
हा आणि आता बऱ्याच शाळांमध्ये काय झालंय म्हणजे माझ्याच मुलाच्या शाळेत बघितल तर आम्ही तिथे पण त्यांनी एक्वागार्ड बसवला आहे. पण तिथे काय झालंय की ते बरेच दिवस झाले ते ते साफ करत नाही. जे टँक असत ना ते साफ करत नाही त्यामुळे बरेच मुलामध्ये आजारी पडले होते. त्या पाण्यामुळे मग त्यामुळे त्यांना मी आता ते पाणी पण तिथल्या नका पिऊ म्हणून सांगितलंय मग घरूनच त्यांना एक बॉटल पुरत नसल्याने मग मी दोन बॉटल देते त्यांना
हा बरोबर पण ते एवढं वजन होत.
वजन होत एक टिफिन बॅगेमध्ये ठेवत आणि एक त्यांच्या बॅगेत ठेवून घेता साईड ला
हो ना आणि एक बॉटल पुरत पण नाही म्हणजे आता गर्मीच्या टायमाला तर नाहीच पुरत
हो नाही पुरत आणि आता मुलांचं टायमिंग पण कसं स्कूलचं सकाळपासून दुपारपर्यंत असतं. त्यामुळे त्यांना पाणी दोन बॉटल तरी पाहिजेच आणि ते घरी अस असल्यावर थोडं जास्त पाणी पिता पण स्कूल मध्ये गेल्यावर काय होत अभ्यासाच त्यांना तेवढा टाइम पण नसतो की ते आठवण करून पाणी पण पिणार
फिरणार हो नाही खरच दे
थोडंसं मग ते ब्रेक वगैरे झालं किंवा जेवणाच्या वेळेलाचते पाणी पिता मग
हो नाही आणि त्यांना सारख पाणी पिऊन अलरड पण कर करत नाही टीचर त्यामुळे टाइमपस करतात. तुम्ही म्हणजे मग सारखं वॉशरूम ला जाणार अच्छा मग टीचर लोक पण म्हणजे हे काय ओरडतात त्यालोकांना
केल्या आता.
हो.
त्यात मग मुलं ज्यास्त वेळ घालवता ना त्यामुळे मग सग्यांनाच डिस्टब होता मुलांना डिस्टब आणि टीचरांना पण डस्टब
डिस्टब होत हो बरोबर आहे हो
ह..
तेच अस.
अजून काय चालंय?
ह.
हम्म पाणी आमच्याकडे पण आता पाच ते सहा दिवसाने एकदा येतं मग ते आम्हाला पण एक आठवडाभर म्हणजे चालून जातं पण म बोरिंग वगैरे आहे
आहे हा बरोबर पण प्यायचं पाणी पाच सहा दिवसनी येतं का प्यायचं पाणी?
हो प्यायचं पाणी पाच दिवसान एकदाच येतं सहाव्या दिवशी येतं. आणि मग घराच्या बाहेरच आमच्याकडे मोठा हौद बोलताना खाली मोठा टाकी आहे.
टाकी ओके
हो मग ते एकदा आलं की तीन ते चार तास पाणी असत. मग ते तेवढ्या वेळामध्ये आपलं प्यायचं पण भरून जातं आणि वापरण्याचं पण होऊन जातं. मग ते दोन ते तीन दिवस जरी गेलं नंतर कमी पडलं तर मग आपलं बोरिंगच आम्ही भरून घेतो आणि कसं फॅमिली मोठी असेल तर पाणी थोडं जास्तच लागतं पाण्याचा वापर जास्त असतो मग धुनं, भांडे, स्वयंपाक आणि एवढ्या जणांच आंघोळी वगैरे व्हायचं असतं.
हो बरोबर आहे.
पाणी जास्तच लागतं.
हो बरोबर आहे ते आहे.
बोरिंगचं पण पाणी बरंच म्हणजे काही पाणी नाही का खारं असत. अस बोलता ना काही गोड असत पण आमच्याकडे तर चांगलं पाणी लागलं आम्हाला.
हो काय बर आहे बर आहे हो का बर आहे नाही ते जाड पण असतं ना पचायला ऍक्च्युली बोरिंगच पाणी ना
हा जड असत बोलता आपण आम्ही पिलो आहे तेे पाणी म्हणजे हो त्यासं बऱ्याच वेळा कधी स समजा स्वयंपाकाला पण पाणी नसेल तर मग बऱ्याच वेळा ते पण करतो आम्ही. हो काय नाही पण चांगलं येत पाणी म.
हो काय पण ते क्च्युली सगळ्यात शुद्ध पाणी ते बोरिंगच असते. तसं जर बघायला गेले तर ते डायरेक्ट जमिनीतन येते.
हो डायरेक्ट जमीन त्यात कोणतं म्हणजे असं प्रक्रिया वगैरे केलेलं नसत. तर डायरेक्ट जमीनी हो आधी तर लोक तेच पाणी पित होते.
तेच होते हो नाही नाही खरंच आहे सगळ्यात शुद्धपणी तेच ये.
आणि ते पाणी. न पण म्हणजे कधी आधीच्या लोकांना कोणता आजार नसणार काय नाही आणि आता फिल्टर किंवा यक्वागार्डचं पाणी पिऊन पण आजाराचं प्रमाण तरी सुद्धा वाढलंच आहे.
काय काय ऍक्च्युली त्याने सर्दी होते हे होतं ते काय काय म्हणजे सांगतात. आणि ते शुद्धकडे क्लोरन पण वापरतात ना त्याच्यामुळे पण हा त्याच्यामुळे पण खूप प्रॉब्लेम होतो लोकांना म्हणजे ते पचायला जड जातं पाणी ते. त्रास होतो आणि ते किडनीचा त्रास वगैरे त्याच्यामुळे लो अति क्लोरीनचा वापर केल्यामुळे होत ते ऍक्चुली ते अस. हा.
आणि आता मुलं स्विमिंगला वगैरे पण जाता ना नाही का म्हणजे उन्हाळ्यामध्ये जातात त्या पाण्यामध्ये पण फ्लोरन घातलेलं असतं त्यांनी.
हो हो हो हो.
पण बघितल ना मग माझ माझा मुलगा पण जात असतो मग ते जाऊन आल्यानंतर त्यांच म्हणजे अस बराच काळ पडत.
काळ पडतं ते क्लो अति क्लोरीनच्या वापरामुळेच होत. य असं हं हं ठीक आहे चालेलं चालेलं. चला चला हा ठीक ये हा हा.